हॅलो!... काय चालू आहे की
काय नाही बरं आहे सध्या
हो, का नमस्कार
नमस्कार नमस्कार बोला
बर... मग वातावरण कसं आहे तुमच्या इकडं
सध्या तर वातावरण आमच्याकडे पावसाच आहे.
हो... का?
हा.. पाऊस चालू आहे सध्या
हा.. हा. ह आमच्या इकडे काय कोल्ड हे वातावरण पाऊस नाही काय नाही.
आमच्याकडे सध्या चालू आहे थोडाफार
हो.. का बर.. बर बाकी काय चालू आहे मग... काय?
बाकी काय सध्या.. नेमक्याच पेरण्या झाल्या सध्या
हा... हृ
ह हळद लावलेली आहे सोयाबीन आहे
हा हा
हा
हो.. का
आता खतपाणी हे चालू आहेता खतपाणी हे
हम्म.. हम आमच्याकडे काय आहे अजून पाऊस नाही काय नाही... सोयाबीन हे वाळायलेत.
आमच्या इकडे सध्या चालू आहे बघा दोन तीन दिवस झालं.
जास्त दूर नक जा हा हा
हम्म
मग बाकी काय आहे याच अ काय म्हणतात ते हळदीचं याच त्याच कसं आहे तुमच्या इकडं
सध्या हाडीची उगण शकता झालेली आहे समता
हो का? पाणीच नसल्यामुळे ते कसं सुकून चालत आता माळ रानातली सोयाबीन ही
आमच्याकडे तसच होतं सुरुवातीला कपा आला तर सुरुवातीला पाणी नसल्यामुळ
हा हा
तेथो त्यां नशकी मारल्यामुळ जर आह दिला हे झालं तर पान नसल्यामुं सैन करून गेली हळत
हा हा हा आता इथ काय करणार आहे पाऊस आता कसा पाऊस पडल ना या वर्षी बरोबर
पावसात सध्या बराबर नियोजन नाही सध्या पावसात
हम्म आता कसं जिकडं पडायलाय तिकड पडायलाय आता आमच्या गावापासून किती की पाच सहा किलोमीटर वर वाहूननी पाणी पडायला आहे आणि आमच्या गाळाक कोल्डच आहे
हो तसंच चालू आहे सगळीकडे स द्या
तुम्हाला काय वाटतंय कशामु व्हायले ती झाडं कमी असल्यामुळ का प्रदूषणामुं का कशामुं
्या परर पर्यावरण स दूषित झालेलं आहे सध्या झाडतोड व्हालेली आहे
होनन म्हणजे हचच्या वारता पण काय केलं पाहिजे बा झाडं लावणं किती म्हणजे कसं कंट्रोल करायचं वातावरण ते
या आता आपण हे झाडं लावून कंट्रोल करू शकतो पुन्हा गाड्या आहे पॉोल्युशन तयार होणार राही ना ते आपण थोडं कंट्रोल मध्ये घेतलं पाहिजे
हम् याच्यामध्ये आता हे जे म्हणजे झाड कमी असल्यामुळे जे वयलंय झाडं कमी असल्यामुळे ऊन जास्त पडय या वर्षी किती ऊन पडले
हा जास्त उष्णता व्हाहिली ना
हम् छछेचाळीस पन्नास अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेले
हो बरोबर आहे
आता याच्यामध्ये समजा आपण जर का झाडं लावली आता समजा आपण झाडाखाली उभे राहतो तर तिथं झाडा खाली उभं राहिल्यावर तिथं वातावरण किती असते ती सदत तीस चौतीस मग जस झाडाच्या सावलीच्या बाहेर गेलं तस किती जातय शेचाळीस पन्नास
बराबर आहे बराबर आहे झाडाखाली ते थंड लागाला पाहिजे
हो ना झाडाखाली थंड लागते ना हो मात्र बाहेर तर गरम लागाली ना त्याच्यामुळे झाडं महत्वाची आहेत ना
त्या उष्ण उष्णतेमुळे
हो ना हो ना आता झाडं जर का असतील तर ऊन तर कमी लागल ना ऊन म्हणजे जे आपलं जे वातावरण आहे ते कंट्रोलमध्ये राहील ना
हो बराबर आहे ना झाडं पाहिजेच ना
त्याच्यामुळ मग तुम्हाला असं वाटतय का बा सरकारन काही म्हणजे झाडंगिड लावून हे ते बरोबर केलं पाहिजे.
हा सरकारनं याच्यावर काहीतरी करायला पाहिजे दरवर्षी झाडंलायला पाहिजे सरकारनं रोडच्या साईडने झाड लावाय पाहिजे जिथं जिथे कामा जागा आहेत तिथं त झाड ला पाहिजे सरकार सरकारनं
ते झाड मग कधी वाढतील बा ते झाड वाढायला किती टाइम लागेल ते झाड वाढायला कमसे कम पंधरा वीस वर्ष लागतील मात्र जे सरकार आता झाडं तोडायले ते झाडं म्हणजे कमसे कम सत्तरऐंशी वर्षापूर्वीची मोठमोठ्या झाडं आहेत ना
हो हो
म्हणजे ते कशे कमी तोडण तोडता येत याच्यावर जास्त भर दिला पाहिजे ना.
सरकारने ते झाडाता जे तोडायच का ते तोडली नाही पाहिजे त्याने कंट्रोलमध्ये घ्यायला पाहिजे आता.
कंट्रोलमध्ये म्हणेजे तोडाव तर लागणारच काही काही झाड कसल्या ही ब जिथ जिथं आपल्याला हे करायचंय जिथं जेवढी गरज आहे तेवढं तर करावं लागल ना तिथं आपल्याला काम करायचंय तिथं त ते तोडाव लागतील ना मात्र त्याच्या साईड ला जिथं रिकामी जागा आहे तिथं झाड लावणं महत्वाचं आहे ना
मग त्यांना काय कराय पाहिजे माहिती का जे आता प्रोग्रा ते चालू आहे ना आता प्रोजेक्ट चालूय ना हे झाडं तोडण्याचा ह्याचा. त्यामुळे त्याच्या आधी हाय ना पहिले झाड लावाय पाहिजे होती दोन तीन वर्ष अगोदर.
हाव ना हाव ना ते बरोबर आहे मात्र आता जे वातावरण चेंज व्हालेय वातावरण जे बदल बदलत चाललंय ते कशामुळ बदलालय बुवा? झाड तोडी मुळं झाड थोडी कंट्रोल करून झाड लावणं हे महत्वाचं आहे ना.
हा हा!
हेच्यावर सरकारचा डिसिजन घ्यायला पाहिजे बावा म्हणजे असे नियम म्हणजे समजा हे लावायला पाहिजे त्यायन सरकारनं त्याच्यावर अ समजा एक झाड एक झाड हा तोडू नये म्हणून निर्बंध कि अशी जास्त शिक्षा मोठी शिक्षा जास्त हे कराय पाहिजेत.
हा दंड दंड आकाराय पाहिजे.
दंड आकारय पाहिजे पुन्हा याच्यावर अ समजा तुम्ही एक झाड लावला त्याचं पालन, पोषण केलं तुम्ही तीन वर्ष नाय तर चार वर्ष पालन पोषण केलं की तुम्हाला त्याचे दहा हजार अशा योजना आणाय पाहिजे ना.
हा असा मोबदला शेतकऱ्याला बी सरकारन द्यायला पाहिजे. जेणेकरून शेतकरी बी झाडं लावतील बंडाच्या काठानं धुऱ्यावर ती मोठी बी
हो ना ज्याच्या वावरात हा ज्याच्या वावरात जास्त झाड त्याला झाडाप्रमाण पैसे बुवा हे झाड जर का दहा वर्ष राहिल अजून तर तुम्हाला दहा हजार रुपये, पाच हजार रुपये झाडा
हो ती तसल्या योजना सरकारन आणाय पाहिजे. त्या दुसऱ्या फालतूच्या फालतूच्या योजना आणल्यापेक्षा ह्या योजना आणल्या तर फा फायद्यात राहील ना.
हा फायद्यात राहील ना समजा जशी जितक जी का आता म्हणजे जेढता पैसा फालतू चालाय ना तर मग याच्यात जर का पैसा घातला तर वातावरण कंट्रोल राहील ना. उष्णता हे ते, हा वायू प्रदूषण बी कंट्रोल होत त ना झाडामुळ.
हो!
जी वाहनांपासून जी बनलेल आहे कार्बन डाय ऑक्साइड बनते हे होते तर झाडापासून ते कार्बन डाय घेत
हाव बराबर आहे.
होंना तेबी असं म्हणजे कंट्रोल व्हाला
हो सर्वच कंट्रोल मध्ये होईल ना तुम्ही सीधा झाडाची संख्या ज वाढवली त.
हाव ना हाव ना!
ह जे आता तुम्ही झाड तोडी करताय प्रोजेक्ट साठी नवीन रोड व्हायलेत तयार इंडस्ट्रीज उभ राहतात, नवीन नवीन बिल्डिंग उभ्या राहतात.
चप्पल
तर झाडाची जास्त कटिंग होत आहे नां. झाडाची कटिंग होण थांबली पाहिजे.
हौंना आता सरकार जशी जंगल फिंगल तोडी राहिली. तर त्याच्यांन त्यान असं प्राण्यावर बी असर होतेयं नीबां प्राणी बी कमी व्हायलेना मग.
हां प्राणी कमी होत आहेत नां आता असा जे समृद्धी महामार्ग हे असा मोठमठ्यांले मार्ग होत आहेत. तर जास्त प्राण्यांचं नुकसान होत आहे प्राण्यांचे बळी जात आहेत.
हौ नां आता प्राणी जसं जंगल जंगल तोड झाली तर प्राणी शहरातच येणार जाणार नां ते.
हां प्राणी हे पुन्हा मगं गावांमध्ये शिरत आहेत.
हुं आता तीच्यामुळे आपण काय म्हणतो बुवा आं या वाघाला घुसला ज गावामध्ये, एक जण खाऊन गेला आर ते ते कशामुळे व्हालय, जंगल तोडीमुळेंच व्हालय नां!
हा ही जंगल तोड जास्त प्रमाणात झालेली ना सध्या.
हम्म, का ते आता त्याच्यावर कंट्रोल प्लाननं म्हणजे की बवा, जंगलात म्हणजे जंगलाच्या बाहेर प्राणी येऊ नये. हेज्यासाठी योजना आणाय पाहिजेत कि बवा, म्हणजे पाणी ठेवणं हे ते सगळं.
हां शेततळे, सरकारने शेततळे हे करायं पाहिजे. बंधारेच व हे करायला पाहिजे, म्हणजे ज जलसाठा जास्त होईल. सध्या जलसाठा बी कमी झालेला आहे नां.
हो ना, आता ती वातावरणाचाच प्रकार आहे नां एक? पाण्याची पातळी म्हणजे अशी नसत्यातच गनति हाय ना, डायरेक्ट ती आता सम आपूण पावसाळ्यात काय म्हणालो? एवढं धरण भरलं, आता या वर्षी मुंबईचं सगळं पाणी म्हणजे पाणी पुरवठा पुरल, आणि सवज मे महिन्यात मुंबईला पाणी नाही.
ते दुष्काळं हेच्यामुळे होत असत ते, दुष्काळ पडायलायं नां
दुष्काळ मग तेच नां, ऊन जास्त झालं, कि ते पाणी वाफानं चाललंय.
हा हा
आणि तेच् तेच आज तर परिणाम तेच आहेतं नां, उष्णता व्हायली, वाढायली. पाणी कमी व्हालंय, झाडं कमी झाल्या, म्हणजे मेन सोर्स कायं झाडं लाव-
हा हा
आता पहिल्यांच्या काळात जेवढी झाडं होती एवढी झाडं होती थंडी इतकी वाजायची, थंडी बी वाजायची आणि पाऊस बी पडायचा लय.
आणि ऊन बी कमी असयचं, तेवढं म्हणजे कामापुरतं ऊन असायचं ना.
हो ऋतु प्रमाणे चालायचं पहिले, हा.
त्यामानाने काहीच नाही नां.
हा आता ऋतू सगळी चेंजच झालेत.
आता पाणी कसं पडायचं, पाणी पडायचं बा आता हे एक एकदा पाणी सुरुवात झाली कि पूर्ण महाराष्ट्रभर पंधरा वीस दिवस असा मान्सूनचा पाणी राहायचा. आ ता तर एक दोन किलोमीटर कोल्ड राहिले कोल्डनं इकडे वाहूनी
आस पावसाळ्याचं पाणी पडन झालंय कि ओ सध्या.
हम्म आता पावसाळा, पावसाळाच किती दिवस आहे ओ अजून? दोन महिने राहिला आणि अजून पाणी नाही.
हो बराबर, आओ पिकाला पाणी कमी पडतंय हो.
क वाळून.
हम्म.
चालेत ना, आ आपूनच याच्यावर आपूणच, र हे कारणीभूत आहे ना याच्यावर बी.
हा आपणच कारणीभूत हाव, आपणच झाड तोड करत होव सगळे, हम्म.
त हेच्यावर काही ना काही तरी केलं पाहिजे ना, पूर्ण म्हणजे मानवसृष्टी वर जर का जपायचीे असेल.
हा कराय पाहिजे सरकारने काहीतरी, हो हो पाणी पातळी वाढवाय पाहिजे सरकारनं सध्या त्याचे, जलधारणा प्रोजेक्ट जे चालू आहे सध्या. त्याचा प्रोग्राम राबवा पाहिजे सरकारनं.
तर हे इकडं इ इकडं वाढवा जिथं पाणी आहे, ते तिथं तयार करावी मात्र जिथं पाणी नाही ते तिथं कराय पाहिजे ना तयार.
हा तसं कराय पाहिजे सरकारनं, शेतळ्याचं पाणी हे असं जिरलं पाहिजे जमिनीमध्ये असं करायचं, शेतीचं पाणी जे आपण बाहेर शेतीच्या बाहेर जातंय, ते जिरलं पाहिजे शेत जमिनीमधे.
हो ना हो ना. हे होणं महत्वाचं आहे आता याच्यावर, प्रयत्न पण आपूण तर काय करू शकत नाही ना आता याच्यावर सर कार कार जे घेईल डिसीजन ते घेईल ना.
हा हो.
आपूण एक तर एवढंच करू शकतो बा झाडं लावणे हेच आहे आपल्या आपल्या महत्व म्हणजे कामाचं.
आ हो.
चला मग बोलू नंतर.
चाले चाल.
हम.